हॅलो. काय काही नाही बसलीये. तुम्हीं?
मी पण बसले.
काय करत
असंच बसले तुझ्याशी बोलत.
हो, का. बरं हाय का नाई?
हाय, हाय. तुला?
हो आहे की मी पण बरी.
अच्छा, नाही तू.
नाही मी चहा पीत नाही वो.
मग काय पितीस?
काहीच नाही.
मला वाटलं काय नाईंनटी लागत्या तुला.
नाही नाही शे, आपण मुली आहोत ना.
हो, का.
हा. सुट्टी कितीला होत्या?
माझी सुट्टी पाचला., तुझी?
माझ्या पण पाचलाच होत्या.
होय.
हूं....
हुं... चांगलाय. मग बाकी काय.?
काही नाही बघा, निवांत तुमचं काय काय?
निवांत.
हां.
हम्म हं.
चांगलं हाय.
आणि काय?
काही नाही.
हां हां अरे तुमच्यात लग्न कसं करतात गं? तुमच्या हेच्यामध्ये लग्न कसे करतात?
आमच्या हेच्यात रितीनच की आहे असं. मराठी पद्धतीनच की. उ का महूर्तमेड, बांगड्या तेन घालून आदल्या दिवशी हळद खेळतात. दुस हां आणि मग लग्नाच्या दिवशी सकाळी काय उपवास धरायचा आम्ही.
हम्म पूजा करायची तुमच्या पूजा करायची नसते, ती कशाची तर पूजा करतात ना बाळकृष्णाची काय कशाची तर? नाही गौरीची काय कशाची पूजा करतात ना?
नाहीे आपल्यात तसं काय नसतंय आपण फक्त घरातली पूजा करून गेलो तर चालतंय. ते नाही ते टीव्हीमध्ये दाखवतात तसं. रिअलमध्ये थोडे ना असं सांगतात कोणाला.
तस नसतंय काय? होय. आणि तुमच्या सप्त पदी वगैरे काय असतं का?
हो सगळं असतंय.
हां हां हां.
हं सगळे रिवाज असतात आपल्यात.
हाय आम आमच्यात आमच्यात सप्तपदी नसतं ना, आमच्यात ते हे पण नस तं अग्नीला हे देतात ना
हां.
तेपण नसतं आम्हा
का, का ओ?
नाही नाही आमच्यात नसतं ते. फक् नवग्रहाचं हे असतंय, एक काय तर पूजा करतात.
होय काय.
हां, आणि काय? आणि काय काय असतंय तुमच्यात आणि, आणि काय काय असतंय?
आणि आणि काय नाही झालं की लग्न करून जायचं नवऱ्याच्या घरला. दुसऱ्या दिवशी ते काय खेळ असतंय ते मग पूजा सत्यनारायणची
हां.
दिवसानं ज जायचं मग घरला माहेरी. तिकडून यायचं काय देव देव करायचं झालं, लग्न लगीन लगीन झालं की लगीन.
हां मग कधी आलेत ना?
दिवाळी नंतर ना तुळशीच लग्न झालं ना मग
हम्म हा हा. मग लग्नात जेवायला मेनू काय ठेवणार आहेस?
बघूया आमच्याकडे नाही आहे ओ लग्न त्यांच्याकडे आहे ना, आता त्यांनी काय ठेवतात बघूया.
मग तुला काय पाहिजेल आहे? असं काही तर असेल की, तुझी फेवरेट डिश असं ठेवायची वेगवेग
माझी एकच मला कोशिंबीर जास्त आवडते ओ.
होय काय मग, एंगेजमेंटला ठेवलेलीस काय नाही?
ह..., एंगेजमेंटला ते गुलकंद बासुंदी ठेवली होती ना, त्यामुळ ते आचार्यांनी म्हणले ते आणि ते मॅच होत नाही ना, म्हणताना नको म्हणलेत कोशिंबीर मग त्याच्याऐवजी भजी केलेत.
हा हा, दही आणि दूध उलटी व्हायची. नाहीतर ह...., तेव्हा हे होतं का? पाऊस होतं का?
नाही पाऊस काही नव्हता. नंतर न सगळ्यांचे जेवन तेन झाल्यानंतर ना, थोडा बारीक बारीक आला.
हा हा, मग
हा, काही नाही बघा तुमच्याकडं
आमच्याकडे चहा पीत नाही ना, मग नाश्ता करते की नाही? हॅलो,
नाश एकच मिनिटं हं, फाटलेल ओ ते ड्रेस पण आणून देईना नवीन, कोवढं शिवून सोल्ला ते. मग काय म्हणाली ठाकी साक्षीला आण ड्रेस अशेश करत चालू आहे सगळं दिसाले ते कसतर राहतो उद्या ड्रेस घालणार नाही. ये आणा इथंच, सांगा की घेऊया लय फटलाय ओ. चालते घेऊन या. ह ह, थँक्यू हा,
ठीक
हा हा, ड्रेस लई फाटलाय ओ. हॅलो,
हम, कोणाचा तुझा
होय. ड्रेस लई फाटलाय आणि मॅडमांना आमच्या आणून द्या म्हणून सां सांगा लागलीत तर, मॅडम काय आणूनच देत नाहीये.
कसलं ग तुमचं?
बघा की, लई मॅडम कंज्यूस आहेत आमच्या.
आण तू
मी कशाला कंज्यूस असेल. मी काही नाही
आप, मग घरातले कपडे घालून यायचं. देतात आपलेच ह,
हां मग पर्व आहों मी दोन तीन दिवस तसंच केली की, सिव्हिल ड्रेस मध्येच राहिले. रे काम तेन होत नाहीत ओ.
जर कंटिन्यू कंटिन्यू घालायचं.
हम्म, आता उद्यापासनं तसंच करतोय. हे काढूनस येतो. फाटा लागलंय सारखं आणि तसंच घालून यायची पाळी आल्या.
होय. हम्म ह, तुमच्या इथं बघण्यासाठी काय आहे. तुमच्या गावात?
आमच्या इथं पंचगंगा नदीच आहे बघा, चांगली बघायला.
होय. आता पाणी आलं असेल की,
होय. आलंय की,
पाणी येतं.
नाही नाही आमच्या घराजवळ नाही येत
नाही येत काय
हम्म
हम्म... हम्म हम्म
हम्म तुमच्या इकडे
आमच्या घराजवळ येत नाही पण चारी बाजून पाणी येत
होय
हम्म
तरी पण जाताय कस येताय तुम्ही हॉस्पिटल ला
अ गाडी घेऊन येते तू
मी पण माझ्या मैत्रिणीची गाडी आहे डबल सीट येतोय दोघीजणी
हम्म शिस्तात जात जावा
होय पाऊस आणि खड्डे एक बेकार आहेत किती नाही ओ
हम्म नाही तर चुकून खड्यात जाईल गाडी
हा बघा की उकरून ठेवल्यात सगळे खड्डे काय बुजवायचं नावच घेत नाहीत आणि जे चार डबरं काढतील हा
हो मग काही काम नाहीत का
नाही आवरल्यात काय काम नाहीये दोन दिवस काय होती पण काय नव्हती त्यामुळं आहे फ्रीच आहे
हाा ठीक आहे ठीक आहे चांगलंय मग
हा आणि काय म्हणता तब्येत तेन बरी हाय
होय होय तुझी
आहे की तुमी पण गाडीवर न जातायसा रेनकोट तेन घालून जाईत जावा भिजत जाऊ नका हम्म तेच की सांगते फोन करा मग आणि काही नाही बघा बाकी तुमच्याकडे चालेल चालेल बाय हो बा बाय
बाय